हो नस्कार
हा नमस्कारता येतोय आवाज
हो येतोय त तुम्हा
हो हो म पण हो येत येतो येतोय झाला तुमच चहा पाणी वगैरे झालं
हो लं ल चाल हो आत्ताच आवर्ज वगैरे हो मता कामा कामा वगैरे असत ना शेतीचे
हो शेतीची शेतीचे काम तुमच्याकडे पाऊस झालाय का शेती आमला नसर झाली आहे
नाही पाऊस नाही तुम्हाला ऍक्च्युली बोरिंगला वगैरे आहे ना पाणी थोडं वगैरे त्याच्यावर बाग वगैरे लावले ना म
अच्छा कसले भाग लावलेले मगता इथूनी
द्राक्षाची बाग लावली द्राक्ष
छ मग अच्छा अच्छा हा हा अच्छा छानान मस्त हो हो ते काम काही थोडंसं नं असतं तर मग तुम्ही संध्या सकाळी करात असेल ना क सकाळी आणि सध्याकाळी
हो दिवासभर नाही स एवढं उघ म्हण च आारलिंगच वावरात बारी म करायचं तर असं आम वगैरे करायचं तर जेवढा वेळ भेटला तेवढं करायचं
अच्छा हा हा चांगलंय ना हम्म चांगलं आहे कसं गवाला आहे ना उलटच चांगलं आहे मला तर आवडतं असं गावाला नाही का मग थोडंफार शेती तच आहे हम्म
केलंच पाहिजे शेतीच कामा
काय म्हणता तुमचा आवाज येना अडकतोय ताई हो ते तर असा आवाज येत नाही थोडस म केलीच पाहिजे हो येतोय आपल्या जर हक्काची जर शेती आहे आणि आपली जर स्वतःची आहे तर आपण करायलाच पाहिजे ना काम बरोबर आहे
हम् तेच ना मग कामाता केलीच पाहिजे कामाशीवाय तर पर्याय
त्यात काय हो आणि आता काय आधुनिक पद्धतीची शेती निघाली काय एवढं थकायचं दमायचं काही काम राहिले नाही आता
हम्म नाही नाही पहिल्या स नाही राहिले पंधरा दिवस
हो
तितकंच आपला पण व्यायाम होतो घरात बसण्या बसून पण बोर होतो तेवढंच
बरोबर आहे घरात चांगलं असत घरात बसून पण काय करणार एवढं दिवस दिवसभर
ह तेच ना म
हम् आपल्या आपल्या काम केले तर चांगलं असतं
तेवढा टाइमपास पण होतो आणि काम पण होतात
ह आणि शेतीचे काम केलीच पाहिजे मी तर सांगते आपलं शरीर पण फिट राहत आणि स्वतः च म्हटल ना तर केलंच पाहिजे ते आपण स्वतः केलंच तरी काही तरच काही गोष्टींचा उपयोग आहे नाही का
हो मग गेलं तर माग बाहेर मागणी पण खूप झाली ना बायका वगैरे येत कामाला त्यांच पण रोज आता खूप हल्ली वाढलेला आहे तीनशे चारशे रुपये रोज घेतात बायका
त्याना तेवढं बाहेर देण्यापेक्षा मग जर आपण स्वतः केलं तर त्याचा फायदाच होतो ना आणि मग आणि सध्या ह आणि सध्या तर मी तर म्हणते त्या बायका वगैरे काही म्हणजे हे पण काय लोक काही मिळत तील एवढे कामांना नाही का जास्त समजा कामाच्या जास्त सीझन मध्ये
हो सीझन मध्ये पण भेटतं काम चालूच असतात अस समज आमच्याकडे पाणी असतं ना तर चालूच असतं फक्त ह्या वेळेस थोडा पाऊस लेट झाला ना
अच्छा हो पेरणे वगैरे थोडी थांबून गेले ना ह्या वर्षी पण काही गावानं खूपच च अवकाळ आहे आता पावसामुळे पाऊस यायला पाहिजेत
हो हो हो आम्ही मिरची लावली टमॅटो लावलय
अच्छा अच्छा हा वरचा पाऊस पाहिजे ना त्यांना हम्म हम्म
सांगताय बावीसपासून मग आता काय ना ते बावीसपास
त्या त्या आता वाट बघ की मग बावीस तारखेच नाही जाऊ द्या आता बावीस तारीख तर हा ह
हो मी त्याच
नाही पावसासारखं पण काय माहित आहे आता यायला पाहिजे चांगला असं वाटतं एवढा पाउस यावा एवढा पाऊस यावा ना सगळं असं पाणी पाणी करून द्याव असं गरम नुसतं हा नुसतं गरम गरम गरम गरम झालेलं आहे नुसत असं सगळीकडे नुसती वाप वाप लागते बाहेर
ते झालं गरम गरमीेची खूप
गर्मी एनकप थंडावाच नाही आणि पी जे पिकं आहे ते पण काय करतील ते एवढं गरम म्हटलं ना
न ते जळून जाता हो हो रोज त बऱ्यापैकी पर फ नवी लावायचे
बरोबर आहे आता ना माझ्या अं वडिलांनी पण लावलेलं होत हे टोमॅटो लावला हो आणि शिमला मिरची लावली होती आता मी ना मागे गेली ती कामाला पंधरा एक दिवसापूर्वी पण मग जर पाऊसच नाही तर ते रोप ठीक आहे देतात पाणी वगैरे देतात पण मग ते वरचा पाऊस नसल्यामुळे तेे असे सुकलेले सुकलेले दिसतात ते झाडं छोटी छोटे झाडं
ह
आणि ते धड वाढत पण नाही आणि त्यांचं काही म्हणजे कुठं काही हे वाढच होत नाही ना कोणत्याचे आहे नाही त्याची पावसामुळे आणि वातावरण पण नाही ना तसं पावसाळ्याचं म्हणजे पाऊस आला म्हणजे कसं थंडावा असतो आणि गारवा असतो आणि असं हे असतं ऊन नसतं ना
मुळी मुळी लवकर चालते ना
हम्म
ह् दक अ
हम्म हम्
ज्या ज्या वेळेवर पावसाची गरज दिसते त्या पिकांना
बरोबर आहे आणि ज्या ज्या हा आणि जो तो मोसम असतो ना पिकांना पाऊस पाण्याचा
हो आता सोयाबीन मका बघा किती लेट पावसाच्याच भरश्यावर असतातत
हो मका तर पावसाचेच भरोशावर असतात आणि दरवर्षी मक्का डायरेक्ट अशा ह्यावेळेपर्यंत गुडघ्यापर्यंत मका लागतो असं गुडघ्याचे असं थोड खाली खाली असतात ना जून मध्ये एक महिना लेट झाला हम्म म्हणजे एक महिना लेट झाला ना डायरेक्ट पिकांना पण
तेच ना
पण मलाच हम् पण यायला पाहिजे अजून पण अजून पण आलं तर चांगलं होईल पिकांना चांगलं होईल लोकांनाही चांगलं होईल होईल कारण कस आहे खेड्यात तरी ठीक आहे बॉ शेतीच हे पण मग शहरांमध्ये पाण्याशिवाय तर काहीच होत नाही ना पाण्याशिवाय होत काहीच होत नाही
शेतकऱ्याला शेती करण्यासाठी शेतकऱ्यालास पावसावर अवलंबून आहे तसं ह् म्हणजे सिटीतल्या लोकांच म्हणायचं असं का त्यांना सर्व्हिस वगैरे असतील तेव्हा त्यांचे दोन पैसे मिळतात तसं शेतकऱ्याच नाही ना ओ जेव्हा उद्या पिक निघेल तर त्याच्या फॅमिली चालेल
फॅमिली चालेल कुटुंबात चालेल तो तर विषय एकदम बरोबरच आहे पण तुम्हाला एक सांगू का ताई पण मग जर पाऊस आलाच नाही तो शेतीतले लोक किती कामाला जाऊ द्या ति पगार वर तो पगारच काही येऊन फायदा तर पाणीच नसत तर कशावर बस लोक
मग खर आहे पण तो दोन पैसे तो दोन पैसे आणून पाणी विकत घेऊ शकतो तो हा पण एक आहे टॉपिक ज्यांना पाणी नाही आज परिस्थिती अशी आहे काही आणि दोन दोन तीन तीन किलोमीटर वर न पाणी आणताय जनावरांना घरोघरी घरात पिण्यासाठी वगोरे असं काही लोक लोक म्हणजे घास वगैरे
ह ह हा एवढे
विचाराची खूप मरवणूक आहे असं
हम्म खरी गोष्ट आहे मरवणूक खूप आहे शेतकऱ्याची सगळ्या गोष्टी
पाणी नसल तर सिटीमध्ये टँकर येऊ शकतो जसं खेड्यामध्ये तर नाही ना येऊ शकत टँकर
नाही नाही
नाही नाही येऊ शकत तुम्ही नगर पालिकेला वगैरे सांगितलं आम्हाला पाण्याची टंचाई वगैरे नगरपालिकेवरून
हो तरी टँकर फिरेल आमचा हा
ह आणून देऊ शकतो ना पण कस श आहे का सांगा बघ
नाही काहीच नाही तस शक करायला काही गोष्टीचा ऑप्शनच नसत नाही का
हा ऑप्शनच नसत ह माग
आणि शेतकऱ्यांचा असं आहे अजून पाऊस जर हा पाऊस जरी असला पिकं आली चांगली तरी त्या पिकांना एवढा भाव देत नाही हो
नाही भाऊच नाही राात तुम्हाला सांगते खूप प्रॉब्लेम येत
पाऊस असला पिकं चांगल्या आल्या तर त्याला भाव देत नाही म्हणजे शेतकऱ्याचे ना सगळीकडून हालत चालो आहेच हालच आहे कुठून की नाही तरी पण शेतकऱ्याच म्हण मोकळच आहे षे करायचा म्हण मोकळाच नाहीत सगळ्या गोष्टींमध्ये ह त्याच इतकं मण कोणाचच मोठं पण नाही आणि मोकळं पण नाही शकत
नाही नाही त्याच्या त तुम्ही म्हटले ना आम्हाला हे दहा रुपये पाऊशेर द्या किंवा दहाला अर्ध द्या तरी तो देऊन टाकाल आणि तुम्ही असं भरे कर
र हे घेऊन जा नाही घेऊन जा राहऊद्या तुम्हाला असं असतं त्याच
अ नि मग सांगा बरं आ असं तुम्ही सर्विसवाले लोकं करशल कामला का अे सर्विसवाले लोकां नाही करू शकत ना नाही करू शकतात का बर त्यांना
एक दोन वेळेस करतील पण तिसऱ्या वेळेस नाहीये असं तेेतं नाही करणार ते चिकट असतात लोक सर् पाय कि रन नसतो त्यांचां तसं पायल गेलं तर काय शेतकरीच चांगला आहे
ह तो मनाने खूप मोठा श्रीमंत असतो तो पैशानी शेतकरी पैशनी गरीब असतो पण मनात पैशांनी घरीब असते मग मनाने खूप श्री म्हणचा आहे तो ते
पसरे म्हणताय आणि तो जगाचा पो शिंदा आहे तू श्रीमंतच आहे शेतकरी मनाने खूप श्रीमंत प लोकांनी हे केलेले ज करायला व्यवस्थित भाव दिला हे दिलं ना त सरवीस वायला कुठच नाही शेत करायला
तेच ना त्याच्या जर पिकायला जर माल दिला तर तो सगळ्यात हायस्ट आहे पण मग आता
हो तर चांगला शेतकऱ्याच्या मालाला जर चांगला भाव मिळाला सगळ्या गोष्टींचे जर अ त्याचं जर मौल्य वाढलं तर शेतकरी चांगलाच आहे पण मग त्याच्यामुळे शेतकऱय काय आलेय
तेचना
अजून काय लावतात य तु नाही म तुमच्या घरी म अजून कोणती कोणती पिकं वगैरे आहेत ना.
आमची द्राक्षचे बाग आहे.
द्राक्षाचे बघे आता म्हणजे सुरुवातच केलेली का नवी..
नाही नवीन लावलेलाय आणि एक तीन वर्षाचा झालेला आहे..
अच्छा अच्छा छान हे मस्त द्राक्ष भारीचच...
चालेल म..
नाही त इथं मग दहा मि नाही नाही दहा मिनटं उद्या कॉल कठून जातय कतून घ जात... थोडावेळ बोला....
ऍटोमॅटिक कट होतो का?
नाय नाय कट नाय होत पण थांबा थोडस. मग मुलं वगैरे स्क शाळेत जातात तुमचे हम्म शाळेत... शाळेत जाता म्हंटलं मुलं तुमचे? अच्छां अच्छां छोटे का मोठे मुले तुमचे म? छोटे का मोठेय म्हंटलं मुलं तुमचे? अच्छा अच्छा मोठाय का मग? हां अरे वा आता छोटाय मग हं चांगलंय. जून एलके जीला जातात छानाय मग हम्म् आमचे आहेत थोडे.... आमचं माझा एकं थ तिसरीलाय आणि एकं मुलगी सातवीलाय. एक मुलगा एक... मुलगी मग तेच चालतं शाळेेचेते....
हां हां....
चालेल चालेल ठीके चालेल म ताई छान वाटलं बोलून तुमच्याशी ठीके हो. चाल होहो धन्यवाद.....